हॅलो.
हां. आवरल काय?
हा.. हा.. चाललंय चाललंय.
चालंय काय? हा.. हा.. आवरला बघा आत्ताच स्वयंपाक वगैरे, सगळं आवरलं म्हटलं, आता फोन तर करूया लै दिवस झालं. फोन केला नाई.
हम हम.
आज गवारी कराया लागलोय.
व्हयं, हा.. हा..
हम.. तुम्ही कसं करताय गवारी.
आ..
गवारी तुम्ही कस करताय म्हणलं?
आम्ही गवारी व्हयं. गवारी. भाजून घेतोय, चांगलं जरा डाग पडेपर्यंत भाजतोय. मग त्यांमध्ये कांदा टोमॅटो परत डाळ घालतोय.
आणि आपल्या आवडीनुसार तिखट मीठ घालायचं. आणि अशी पण करतोय. कधी कधी मग हे पण करतोय म्हणजे असं डाळ घालत नाही. शेंगदाण्याचा कुट घालतोय, मग नुसता असं करतोय. डाळाऐवजी हा तशी पण छान लागते.
मी कधी गेली नाही तरी, करुन बघते घ्या.
हो.. हो.. आणि त्या तशाच पद्धतीची नुसती. ही जरी केली कणी म्हणजे, आपण ते वसुबारसला लागतेच की, बघा गवारीचीच करत्यात की हो भाजी.
हां हां.. नुसतीचं.
हां.. त्या दिवशी मग ते, कुटायचं चेचायचं मोडायचं. वगैरे काही नसतंय ना. मग ते नुसत, हॅलो.. यायले काय. आवाज. त्या दिवशी मग ते को चेचायचं कुटायच नसतंय ना, मोडायच पण नसतंय म्हणून आपण. आपण आदल्या दिवशी गवारी मोडून ठेवतोय. मग त्या दिवशी कशी करायची. गवारी नुसती तिखट मीठ घालून फोडणी द्यायची. आणि गवारी त्यांमध्ये, भाजून घेऊन गवारी कणी भाजायची. च्या अगोदर चांगली. आणि तेलात मग मोहरी तीखट घालाय चं जिरं घालायचं, मीठ घालायचं आणि ते, गवारी घालून पाणी वता तायचं तशी पण खूप छान लागते. आहो नुसताच म्हणजे
आ.. हा..
रस्सा करायचा. हा.. हा.. हम्. तशी पण केली कणी, एकदम छान लागते. ते वसुबारस दिवशी तशाच, पद्धतीची लागते ना गवारी.
हो काय.
हां.. आ नई ह्या वेळेस तर आता हरतालीका आणि गणपती एकाच दिवशी आल्यात आवो
मग कसं करणार उपवास?
उपवास काय मग दुपारपर्यंतच करणार ये
काई सोडायचा उपवास कारण हरतालिका आता पूजा पण लवकर मांडायला पाहिजेल ना? हो. कारण ते तृतीया काय असतय ना आणि चतुर्थीला गणपती आणायचा असतोय मग दहा पर्यंत तरी अ नऊ पर्यंत पूजा ठेवायला पाहिजे लगेच काढायचीय ती पूजा आणि आणि मगच गणपती आणायला जायचाय.
होय ती पूजा झाल्याशिवाय गणपती घरात येत नई.
हा असा तेच की हा ते पूजा काढल्यावरच मग गणपती आणायला जायला पाहिजेल त्यामुळ त्या दिवशी गडबडच आहे आ ता ह्या वेळेस लवकर उठायला पाहिजेल पूजा मांडायला
कारण ते राहायला पाहिजे ना हम्म
पूजा मांडून ते करायला नऊ पर्यंत त तरी ना.
होय हम्म तसच असतय ना ते
तेच की हा मग काय दुपारी काय उ उपवासाच च खायचं संध्याकाळी मग हे करायचं. सोडायचा उपवास जेवायचं म्हजे
हा हा हा. म्हणजे खीर हे आज सन आता यावेळी संध्याकाळी होईल. ची खीर काय नाई
ता दुपारी मग कायतरी गोड करायचं. म्हणजे गणपती बसवताना जरा आता काय तर पाहिजेच ना नैवेद गोडाचा ह
हा हा.
कसं काय काय होतंय.
तांदळाची खीर करायची.
हा चालतय की खरं गव्हाची खीर करायच लागतय ना, बघूया आता दुपारी करायची हुत्या का संध्याकाळी मग दुसऱ्या दिवशी मग काय घुगऱ्या असत्यात. मग परत मग असते हम्म तिसऱ्या दिवशी कायतर करायचं मंग मोदक वगैरे
हम्म. आमच्याच अ पहिल्या दिवशी गणपतीला गव्हाची खीर असत्या.
हा.
करंजा असर.
होय हा हा
हा. आणि तिसऱ्या दिवशी मोदक ह्याचे असतात हा
तळलेले मोदक करतोय.
होय हा हा, उकडीचे मोदक करताय काय ओ तुमी?
वाळ्या सारणाच म ते नंतर करतोय, चौथ्या दिवशी ते करतोय उकडी
खरं येत्यात काय तुम्हाला उकडीचे मोदक?
आम्ही ते उकडीच नाही, गव्हाच्या पिठाचेच उकडीच करतोय.
करताय होय मला वाटल ते तांदच्या पिठाच पण करतात ना उकडीचे मोदक.
हा हा!
हा हा ते पण छान लागतात ना?
छान लागतात ते पण ते गरम गरम असताना छान लाग परत सारखं वगैरे असतील करत करतच
त्याला झाली दोन तीन वर्ष. परत काही करायच झालीच नाहीत ते असं झालं.
मग फराळाचं वगैरे करताय गणपती तुम्ही?
नाही आमच्यात करंजा फक्त असतात आणि चिरमुऱ्याचा लाडू असतो.
हो मग दुसरं काही करत नाही काही बा
नाय नाय. कारण आमच्या इथे गौरी कशा असतात बैट्या गौरी असतात आणि पाना फुलाची असतं त्याला मुकवटं नसतं आमच्या इकडे.
हा हा आमच्या हित पण म्हणजे पाना फुलाचीच असते पण आता आम्ही जरा हाऊस म्हणून फ क्त करायला लागलोय म्हणजे असं विकत आणतोय करत बसत नाही सोडा. तिथं पण पद्धत नव्हती पण जरा हाऊस म्हणून तेवढ जरा थोडस थोडस आणतोय तेथवडंच नैवेद्यापुरत ठेवतोय मग आता असं कराय लागलो.
हम्म हाऊस करू वाटत्या पण परत परत नको वाटतय म्हणून मग उगच एकदा पद्धत पाडली की मग बंद करायचं नाय आस होतय ना हम्म. मी काही केलच नाही कारण मला एकटीलाच सगळं करायचं
होय होय नाही आम्ही आमची सादी पानना फुलाची आहे ना तशीच पद्धत ठेवलीया दुसरं काही वेगळं केलं नाही असं केलंय.
मागाच पण काम तंय ना.
हा हा!
आणि ते एकदा म्हणजे सुरु केली की पद्धत तसच करायला लागतय ओ मधनं बंद कर ता येत नाही ना.
हा आणि चुकून अडचण आली तर मग
हा तेच की मग अवघड होतय ना. म्हणूनच आम्ही पण आपलं साधच ठेवलंय तेे.
हम्म मुलगी किती काय काय करणार निदान ते करू शक्तीया ना हो एकट एकट घरात छोट कुटुंब असल की प्रॉब्लेमच आहे.
होय ते आहे मात्र.
त्यांन सगळे सण विचार करून करायला लागतात.
हा तेच की!
होय!
आणि काय म्हणताय?
हम्म काही नाही, सगळे सण करते. काही तसे, हम्म सगळे अगदी पाडव्यापासून सगळेपर्यंत करते.
होय हा हा
लग्नाच हं तुळशीचे लग्नाच तेवढं कोण करत नाही. पण पुजा करते, त्या दिवशी तुळशीची.
मग दिवाळीत तुमच्या इथं लक्ष्मीपूजन असतय मोठं,
होय असतय असतय आम्ही करतोय हौसेन करतोय.
करतय काय हा हा मग सगळ्यात मोठा सण तुमच्या इथं कुठला दिवाळीच काय?
आमच्या इथ गणपती आणि दसरा
होय काय ह ह
गणपती गणपती पण अकरा दिवस आणि दसरा पण नऊ, दहा दिवस चांगला असतोय.
होय हा हा
हा
मग गणपतीत देखावे वगैरे करता येत काय? बघायला वगैरे जाताय.
जातोय जातोय भरपूर ठिकाणी जातोय. रोज जातोय आम्ही पावसात
होय होय मोठे, मोठे गणपती असतात. आणि चांगले असतात दिसायला, पण आणि डेकोरेशन ते नी पण
होय हा हा
अगदी बघतील तेवढे गणपती कमी
होय काय? हा हा
त्यामुळं
भरपूर आम्हाला म्हणजे वेळच नसते असं म्हणूया. तरी जातोय घरच घरचे गणपती गेल्यावर आपण सगळं बाहेरच बघायला जातोय ना त्यावेळी,
बघायला जायचं होतंय.
हम्म
हम् हम
अजिबातच वेळ मिळत नाही असं पण होतय.
होय होय कारण घरातले गणपती गेले की, कसं जरां निवांत होतोय ना आपण घरात गणपती असल्या आपल्याला पण बाहेर नकोच वाटताय जायला हो घरात ते छान वातावरण असतंय मग घरातच हे करूया ते करूया होतंय
होय होय आरती करायचं आणि आ.. आमच्यात कसं असतंय इथं, इथं पाच दिवस घरात गणपती असतात ना तर मग प्रत्येक जण घरात ते गणपती आहेत त्यांचे आपल्या, आपल्या पाहुण्यांच्यातले गणपती बघयायला जातात.
हा हा आम्ही पण मग तसं हळदी कुंकवाला वगैरे जातोय. मग आपल्या आपल्या पाहुण्याच्या तेवढं जाऊन यायचं. असं करतोय.
मोठं डेकोरेशन केलेलं असतं ना ते बघायला जातोय. होय
जाताय काय? हां हां
हां आपण पण कायतरी केलेलं असत नवीन डे
हा वेगळं काही तरी आणि आपल्याला पण म्हणजे पुढच्या वेळेस काय करायचं जर आयडिया येते ना त्यातन हां बाबा हे असं केलं की छान वाटल
आ..
हम्म सगळ्यांचच नवीन नवीन काहीततर काहीतर असते ना
हां छान वाटत असते सगळ्यांनाच
तेच की ह्यावेळेस काय ठरवलंय का नाही हे काय करायचं वगैरे
अजून तर काही नाही डोक्यात
हां हां हा
आता काय? कारण झाले गणपती जिथे आ कायम ठेवतोय तिथे आता टी व्ही ठेवला
हां हां
आधी आमचा छोटा होता टी. व्ही तो हलवता येत होता आता ह्या वर्षी हलवता य
हां हां ह मग ह्यावेेळेस होता कुठे बसवणार गणपती
बघूया तेच चालंय
होय हां हां चालतयं
का डेकोरेशन वेगळं
हां हां चालेल चालेल हम्म
ते ठरलंय की नाही का?
अजून आमचं पण काही ठरलं नाही बघा
ह
हम्म हम्म बघूया आता चाललाय विचार कायतर कायतर करायचं
हम
हां चालतंय आहे तुमची मुलगी
ज सुचवा जाण्याला पण का सुचवा म्हटलं
हो हो सुचवतो सुचवतो नक्कीच मुलगी आहे काय? फ्री तुमची
मुलगी
हां मगाशी अशी कॉल केला होता उचलला नाही मुलगी ना म्हणज मेसेज केला होता मी फ्री आहे का? म्हणून
करायला सांगते ना मी तू हां
बरं बरं चालेल चालेल हां
ठीवू का? आहे हां हां
हंं ठेवा ठेवा